हा. कुठे गेलता चंद्रपूर गेलता का येऊन राहिला, येऊन राहिला.
नाही रे ज आहे इकड नाही पिवशी जाऊ इकड पामगिरी
बल्लारस
जेवळ हम्म आहे ना.
बापरे बल्लारशा एवढा डेव्हलप झाला का?
मग.
म्हे बाकी वनाला खतम हे करून टाकला आहे ना? काय म्हणता त्याला हा. तेच हम्म तेच तर.
बाकी वा छान आहे.
हम्म.
बाकीवरच जवळपास नाही का? चांगलं म्हणजे स्वतःच बी बहुत वर्क आहे तिथं.
हा, हा हर्षा तो फोन चार्ज लावन इकडे ये आपल्याला पैसे टाकायला जायचे. हम्म दादा माहित आहे काय झाला.
हां.
आमच्या गावातला एक लद्दाख गेला.
काय गेला?
लद्दाख, लद्दाख,
लद्दाख.
हम्म. आणि लद्दाख हो लद्दाख गेलं विश्वास असा झाला आलिया बॉडी.
कायली?
बॉडी आली बॉडी.
काय गोष्ट करताय कसं कारे?
हो.
कसं काय?
हे देेवा
कसं काय झालं म्हणजे ते?
सांगतो, सांगतो थांब. त्याच्या भाऊ हाय अंदर
अंदर आहे.
त्याचा भाऊ हायन तो बसलेला कोण ता. सोन काय त्याचा मित्र आहे ना आचार्य बोंडे कती बोला हो तू गाडी काढल हो का नाही नाही. मागूनणी जाता येते लोकमानमधून गाडी अशीच घातली जमलं नसत का नाही पण त्या त्या गाडी त्या गाडीच होणारच नाही ना हे वैकुंठ राथ आणल हे काय अच्छा हा बरोबर बरोबर. ते अई दादा तू लद्दाख फिरायला गेला त्याचा ऍक्सिडेंट झाला.
अरे बापरे मग
क्सिडेंट झाला त्याची बॉडी चालली आता जागेवरच गेला तो अज अजूनही पूर्ण गेला ना हा एक मित्र बी गेला.
दोघं जण गेले का?
दोघं गेले होतत.
ह.
दिसाला एवढा स्मार्ट बटे आणि शांतपुरगा असं काही लफंडर नाही काही नाही देशपांडे होता ब्राह्मण होता.
हो का?
हा.
ते तर रोड एकदम क्लिअर क्लिअर आहेर बुलेट घेऊन फिरवते लोक मस्त सणा सण
कसा झाला काय माहत कोणालाच नाही माहत कसं झालं. पण ते झालं खाईच पडला होता वाटतय.
अ खाईच पडला का?
हं.
सेम हम्. हा सांगे.
म्हणजे खाईत पडला म्हणून
हा हां हां.
हम्म त क्रेन न काढली मणा बॉडी
अरे बापरे!
हम्म.
ह.
चपल का?
माझा एक मित्राचा भाऊ होता.
हम.
त्याच्या सेम टू सेम तो कुठल्या तरी पूजेला चालला होता तोी पुजारीच होता.
हम्.
आणि जाता जात त्याला न का ट्रकवाल्यानी उडवलं म्हणते.
ह. हम.
सेम रोड ऍक्सिडेंट आताच काही दिवसा अगोदरची गोष्ट
अ तुझ्या बघ नाठेव. अस चवीी पहि हो ते खाईत पडलं होत तर मग त्याच शरीर तस वाचलं नसेल ना कारण लाकडाच्या याच्यात आलातो.
अरे अरे.
ज काहीच उरलं अस माहित काय? पूर्ण बॉडी दाखवणं हे बी तर खूप मोठ पण आपल्या संस्कृती प्रमाणे आंगोळ वांगोळ घालणं असतेच ना आता त्याला ते बी होते का नाही ते बी भेटतते का नाही भेट हम् नाही पण त्या ल हेच नाव होत ना म्हणजे पूर्ण रक्त रक्त असेल ना सगळं हो नाही नाही नाही असं काही नसत पोस्टमॉर्टम असते पण असं काहीच नसत. ठी का नाही. पोस्टमॉर्टम फक्त पोटात चे करते काही आहे का याला पोस्टमॉर्टम म्हणत किडनप विडन काहीच नाही काढत. नाही नाही.
पा
नाही नाही नाही असं काहीच नाही करा फक्त पोटात चेक करते काही पिला होता का वगैरे अभी गाडी लिस राहि का हती का बिकार वाटत र दादा असं ऐकून बी
अवन
हम्
मग फिरायला जायचं का नाही असाच विचार येतो
नाही मी तर जाईन फिरायले पागलय का
अ
ज ज नाही नाही गडेली बी नाहीये त्याचा वे वेळ येते ना त्याला कोुणी थांबू शकत नाही भाऊ
जता आहे
नाही आला त्या कोणी नऊ शकत नाही
अ तर मग कसा बी वाच ते वाचून बी जाईल कसा
ते कसही वाचतात का
ह तर गोष्ट आहे नियतीला आपण न बदलू शकतो
ते काय
जो नाय व के रेंगा
हम भाऊ खूप रडूनडालेय आर्मल खूप बेकार वाटून आला
रडणार तर आहेच ना जवान आहे तो नवीन यंग पोरगा
माझपेक्षा दोन वर्ष म्हणज आपल्यापेक्षा दोन वर्षांना मोठार आहे
हम्म दोन वर्ष का होते काहीच नाही छोटासा
तेच नाही पंचवीसवी शासन
हो का हा अंकल हो हा आहे ना
फोन कररीस चालेन करून ठ फोन येईन ना हम्म मला बहु बेकार वाठवून झाला बट आता गेलाता
काम नाही जावही काम मग शिकलेय
कोणत ज बाई रे
आपडे यवतमाळ जाई
यवतमाळच्याव्हाही बोललेच आम्हाला
बोललेच नाही का
हां
ताई टापून आलता मग अशी तुझ्या
हो हो मीच म्हटलं एक म्हटलं सचिन सर आहे ग्रुप मध एक म्हटलं सचिन दादाव आहे त दोघाला बी फोन लावून म नाही मॅडम बी लाव म्हटलं
तिनी लावला होता पण मी तेव्हा थोडस कॉलिंग मध्ये होत
उब उभी कर हा हा माग गाडी घे. बाकी तर बढिया.
कुठे चालून राहिला?
मी चालो बँकेत पैसे टाकायले. बँकेत म्हणजे एटीएम मध्ये.
आता एटीएम राहीन कर
एटीएम तर चोवीस घंटे राहते ना बे.
हम्म! हम्!
कॅश डिपॉजिट मशीन. हर्श माझ घरज एवढंच राहतें पण आता मी दूर जाणार आहो.
दूर जाणार आहे.
पाहिले दूर जाणार आहे राहाले दूर जाणार आहे हम
त कायले दूर जाणार राहा
च चच राहालेच रे बाबा मी त्याला घेऊन जातो ना त्याचे अर्धे कपडे इथं ठेवीन अर्धे कपडे तिथं ठेवीन हा
रूम चचेंज करताय का
हो अर्चरच करणार मला
हम्म!
ह हळू- हळू- हळू- हळू. अशा हळू घे. जय बजरंग बली महाराज. काय म्हणते बाकी.
बाकी मस्त बा. चल रही हे.
उडान कस झाला.
उडा ह बे सकाळी स्वीतारला न बे तू उडान बे.
उडान बोललो असत ना आपण.
उडाइ आणि एक नंबर झाला.
हळू घे ना बे हर्षा यार. का थांब मी चालवतो जाऊ बघ फनल फोन मी चालो. हॅलो!
होव.
कोणाच? हम! हम्! हॅलो!
हा हॅलो!
हा.
अर काही नाही बाई मग उडान. तुषार सरच सेलिब्रेशन झाला मॅडम स
बाई बी असेल ना तिला आणलं नव्हतं काय ट हा छोटीला
हो ती बी होती ना. तिलाही आणलं होतं.
तेच म्हणलं.
एक एक एम आय उडान म्हणते हेनी म्हटलंय. बाकीवार सर आणि पाच बाई सरन एकय उडा आणि चंद्रपूर ला घेऊ म्हणे आम्ही
हा हा.
प एकही माऊठ चंद्रपूरलेच घेतो म्हणे.
बाई वीस ट्रॅव्हल्स आणल्या होत्या त्यांनी म्हणते.
बाप्पा बाप्पा बाप्पा.
वीस ट्रॅव्हल्स आणला तर
त्याले परवडते ना बी चंद्रपूरला असला तर.
तर ते म्हणत काय हाय ते स्टेजवरच
हा.
एक एम आय उडाण पुढच्या वेळी चंद्रपूर ला घ्यायला लागत.
हा मग चंद्रपूरला घेतलात ना. पुरलं नाय होईन के बाबा.
तू विचार कर नाही ना. रले तर होई नाच पण विचार करण्यासा
विचार करण्यासारखी गोष्ट आहे की बा एवढ्या लेव्हलवर तीन चार वर्षात खरंच किती मोठा त्यांनी कारभार उभा करून टाकला.
तेच ना.
तीन चार वर्षातच.
इकडे जायच्या ना.
आणि माहित हाय का यांच्या